हो कशा आहात ताई? एकदम मस्त आहे काय मग सकाळी काय कस चाललू आहे सकाळची सुरुवात
सुका सकाळची सुरुवात खूप छान चाली आहे ओटायचे. कांघोळ करायचे देवपूजा करायचे चहा प्यायचे बसायचे थोडस हो तुमच तुमचं सांगा
मचे एकदम मस्त चालू आहे. सकाळी लवकर उठलो आम्ही नाशत नस्ता केला. उपमा खाल्लं आज तरता त्याच्यानंतर भाजी भाकरीे खाल्ले, आणि आता थोड्या वेळाने सगळेजण कामाला जाणार. आणि मग कपडे धुणे, भांडी,
हो का
तुमचं झालं सगळं
नाही अजून बाकी जेवण बनवायचं बाकी
अ्छा मग जेवणामध्ये काय स्पेशल सकाळी काय दिलं काय खाल्ल सकाळी
अ सकाळी नाश्ता केले होते पोहे बनवले होते आता विचार करतोय मम्मी मी बस लय की काय बनवायचंय ते
विचार चालू आहे. का बनवायच काय असत तुमच्याकडे स्पेशल काय बन हतात
आमच्याकडे म्हणजे शेतामध्येच निघता पण आता तर पाऊस पडलं नाहीे अजून काही लावलं नाहीे आम्ही..
अच्छा लावलेला नाही
हा आमच्या शेतामध्ये मेथी लावता आम्ही कोथंबीर लावता वांगे लावता भेंडी लावता अजून अ अ भरपूर काय लावता म्हणजे झाडे पण असतात शेवगे पण असतात.
दश ऐका ना शेवग्या शेव आपण जे तुम्ही मेथी लावता त कशी लावता बर मेथी आणि कोथिंबीर वांगी वगैरे ती कशी काय सुरुवात हो. ते करायला? ते जरा सांगाल
आधी ना हो आधी ना आम्ही खेत तयार करता खेत झाला तयार की मग बियाणू असताना ते आणून घेता आम्ही ते आणता घरी मग पाणी सोडता पाणी सोडले की ठिबक वरती लावता आम्ही
अच्छा अच्छा ठिबक सिंचन शेती करत ता तुम्ही आणि मग ठिबक सिंचन शेती झाली की मग तुम्ही ते
आधी त्यांना लावणी झाली लावणी केली की मग त्यांना आम्ही पाणी सोडतो त्यांना ठिबक मध्ये
ते म्हणजे ठिबक मध्ये म्हणजे मटक्यामध्ये ठेवतो आपण की असं
नाही नाही विहेरी मधून विहिरी मधूनच पाणी सोडत डायरेक्ट
झाल आता आपण मेथी लावायची मग मेथीला काय पेरलं जातं कुठला बी पेरला जातो जेणेकरून मेथी चांगली यायला पाहिजे? किंवा तिला खत कुठलं तुम्ही वापरता कि बापर मेथी, वांगी, कोथिंबीर खूप चांगल्या प्रकारे येते. असं काय करता?
आणायचे आणि ते लावायचे लावल्यानंतर त्यांना पाणी सोडून द्यायचं मग खत द्यायचं, त्यांना फवारणी मारायची. त्यांना म्हणजे त्यांच्यावर किटाणू नाही बसायला पाहिजे म्हणून फवारणी मारत त्यांना
फवारणी केली जाते जेणेकरून त्याच्यामध्ये असं किटाणू वगैरे बस बसणार नाही? अच्छा अच्छा अच्छा अच्छा मग तुम्ही ते फावारणि केली जाते आणि त्याच्यानंतर मेथी आणि ऐका ना ती मेथी जी असते ती तो छोटीवाली मेथी लावतात कशी ती मोठीवाली मेथी अस ति लावता? तुम्हाला माहित आहे. नाही नाही नाही ती वालू मध्ये ते बघा ती छो ती मेथी वालू मध्ये पण येते ती कुठली मेथी?
ती छोटी मेथी म्हणजे आपल्यावरती येते म्हणजे बियाणे एकच असत ते आपल्याला घरी खायच म्हणून ते छोटी छोटे असत आपण त्यांना उपटून घेतो खायला.
अच्छा अच्छा हा आणि त्याचं बियाण काढायचं असेल तर त्यांना मोठे मोठे काढतो आपण नाही बाजारात कशी विकायला असते ना त्या गोष्टी हा आ
मग एकच असतात ते बिया एकच असत त्यांचं
अच्छा बी एकच असतो. आणि सपोज जर आप आपल्याला वांगी लावायची असते. तर वांगी कशी म्हणजे वांग्या- कधी ज्यावेळेस आपण आणून लावतो ती वांगी कधी कधी बाराई- महिने असतात नाही तर मग कधीध लगेच मार- हात्मक
म्हणजे ते कस कारण की त्या पावसावरती विहिरीमध्ये पावशी पाव पाणी राहिलं तर ते एनी टाईम चालत- कारण की त्यांना फवारणी मारता खते हा खत देताना ते मग बारा-
आपण जे कोथिंबीर लावतो बरोबर आहे-
आणि ते वांगाचे ना आठच्या दिवस म्हणजे आठवड्यातच दोन वेळा त्यांचा तोडा असत म्हणजे तोडावं लागतं त्यांना नाहीतर ते सगळे खराब होऊन जात-
अच्छा ऐका ना जर आपण मेथी लावतोय बरोबर- ही आपली कोथिंबीर लावतय कोथिंबीर कशी लगेच- उगवते आणि लगेच मरते म्हणजे लगेच खराब होते. मग तुमची कोथिंबीर अशी मग तुमची कोथंबीर- तुम्ही ज्यावेेळेस एवढी लावली जाते तर मग ती कशी- उगवली जाते म्हणजे आता ती जर काढायला उशीर झाला आता- आज एवढी मोठी झाली तर उद्या आपली बघा बाजारातून- तेी मी रा आणली की च ख हो फळेत पण हम्- पाणी निघतो कोथिंबीर मधून खराब होते तर मग ती लावलेली कोथिंबीर जी शेतामध्ये जी उगवते ती दुसऱ्या दिवशी आपण काढायला विसरून गेलो. तर मग ती खराब नाही होत- ना नाही खराब नाही होत ती राहू शकते. किती दिवस राहते. तरी पण चार महिने चार महिने लागून जातात अच्छा अच्छ म्हणजे कोथिंबीर उगवायला चार महिने लातते. आणि एवढी सगळी कों तिम जय मार्केटमध्ये येते म्हणजे बाजारात. विकायला येते तर ते दोन दिवस तरी शिकण्यासाठी तर जातातच जातात बरोबर. मग ते बाकीच्या दोन दिवसामध्ये लगेच खराब होते. ते मग ते टिकण्यासाठी काय करावं आपण.
टिकण्यासाठी त्यांना ते अ
हाहाहा काहीतरी असतं ना कॅरेट असतात कॅरेट मध्ये ठेवतात म्हणून ते दोन दिवस टिकतात आता मी
पण जाता.
नाही मी जर बाहेरून आणली. कोथिंबीर ना लगेच खराब होते. टिकवण्यासाठी मग तुम्ही कशी ठेवता बाबा मला आता चार दिवस कोथिंबीर टिकवून ठेवायची आहे तर मग.. ते कशामध्येॅक करायला पाहिजे किंवा ती कशामध्ये ठेवायला पाहिजे जेणेकरून ती टिकली जाईल माझे चार दिवस. तर फ्रीजरला जरी मी ठेवली. तरी पण कोथिंबीर लगेच. खराब होते पिशवीमध्ये किंवा आपण.
म्हणजे आपण कोथिंबीर बाहेर बाजारहून आणली तर आपण त्यांना तोड म्हणजे जे खराब आहे ते बाजूला काढता जे चांगले आहे ते ठेवता आपण.
हा हा
हा मग ते फ्रीज मध्ये ठेऊून देतो आपण तरी फ्रीज मध्ये किती आठ दिवस पण टिकू शकते फ्रीज मध्ये
मग तुम्ही कशा ठे पेपर म ठेव डब्यामध्ये ठेवता की आपली पिशवीमध्ये प्लास्टिक पिशवीमध्ये.
अ प्लास्टमिक प्लास्टिक ची पिश मध्ये ठेवता डब्यामध्ये पण टिकते हो पण डबब्यामध्ये हो हो
पिशीमध्ये जर मी ठेवली ना तर लगेच खराब होते.
मग थोडी आणायची ना जास्त नाही आणायची कोथंबीर
वेळ नसतो ना कोणा बाबा के रोज रोज कोथिंबीर आणतील म्हणून तर आपण क आठवड्यातून भाजी आणतो तर ती कोथिंबीर कोथिंबीर टिकवण्यासाठी दोन दिवस हा दोन दिवस पण जात नाही कोथिंबीर.
हा म्हण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवस मध्ये कोथंबीर लावले, तर असं असतं ते ना खूप उशी शिरा मार्केटमध्ये जाता.
अच्छा अ
हा खूप जात हा मग त्यांना लोक घेता आणि विकता ते मग आपण घेता मग ते खूप उशिरा जात म्हणून ते खराब होऊन जात लवकर.
म्हणून आमची नाही काही कोथिंबीर थोडी पान्या सकट असते काही कोथांबीर ना
आणि ते खूप लांबून लांबून येता नाही ते खूप लांबून लांबून येताना ते म्हणून टिकत नाहीये तुमची कोथंबीर अशी गोष्ट झालीये.
पोळी जी गोनपाटात ती बांधली जात ते जास्त दिवस टिकवण्यासाठी म ती माझ्यापर्यंत येईस पर्यंत ती लगेच खराब होत बरोबर आणि ती सुकी ताजी ताजी कोथिंबीर येते ते दोन दिवस माझे बरोब मला असं वाटलंय कि सर्वांचे आठ आठ दिवस त्यात ती कशी काय तीक
नाही नाही ती ताजा कोथंबीर असते ना ती आठ आठ दिवस खूप टिकते ती.
अच्छा चार आठ दिवस टीकते हो मला तेच बघायचं असं होतं की बापरे एवढ्या तर आता पावसाळच्या भाज्या सगळ्या लावल्या जाता टिकतील मग ते भाजी टी म्हणजे आता एवढीच सगळी प्रोसेस केली जाईल.
हो हो म्हणजे आम्हाला विकायला म्हणजे आम्ही विकत घेतच नाही, कारण की आमच्या शेतामध्येच निघून जाते सगळे भाजीपाला.
अ. सगळे लावता अजून काय काय लावता अच्छा अच्छा म्हणजे काय काय तरी पण लावतात. ताज्या ताज्या मध्ये तुम्ही तरी पण आता शेवगा झाला कोथिंबीर झाली.
कि आज हा मिरची पण लावता ना मिरची पण लावतो आम्ही टोमॅटो टोमॅटो पण लावतो त्यांचे झाड तयार करतो आधी आणि त्यांना खूप फळे लागता अजून
अच्छा अच्छा म्ह म्हणजे तुम्ही खूप साऱ्या प्रकारे
हो हो.
सग अ सगळ्याच ब आणि मग तेच काढाय चने तीच खायची आपण मस्त पैकी. चवळी पण लावता? अरे वा हो चवळी पण लावतो आम्ही. मूग मटकी चवळी
लावता ते पण लावता.
ह्याच्या नाही भाज्यांचं मेन पाहिजे होत. कारण ते भाज्याच टिकत नाही येत ना, त आपल्याला भाज्यांची तीच माहिती जरा जास्त पाहिजे असते. वणि तू अ मी खूप खरंच तुम्ही. त्याच्यामध्ये खूप चांगल्या माहिती दिलीत आणि बरं झालं मला ती माहित्यात. आ बोललं पाऊस पडेल तर तुमच्याकडून ती थोडीशी माहिती घ्यावी, जेणेकरून मला ते लावूत त्या पण येईल आणि तुम्ही ती एवढ्या चांगल्या प्रकारे सांगितली मी परत एकदा तुम्हाला कॉल करेन मी ज्या वेळेस लावायला घेईन त्यावेळेस तूला सांगेन की बाबा कशी लावू म्हणून. ओके ओके चालेल अ हो हो नक्की नक्की धन्यवाद ओके ओके चालेल अ ओके चालेल.